काय करतेय?
काय नाय जेव अ जेव जेव जेवण झाल.
होय, अरे जेवत होती न तू? जेवत जेवत बोलु आपण. काय चाललय म?
हा ह तेच जेवण चाललेल.
होय.
हो तुझे काय चाललय?
बघ बाकी काय म्हणतेस?
काय नाय.
होय. अग, काय मग? अब्यास कसा चालूया तुझा?
छान चालूया.
सुट्ट्या त तर संपल्या असतील ना तुमच्या?
नायी अजून चार दिवस आहेत.
होय.
हो.
हम्म. बाकी मग काय चाललय? काय नाय निवांतय तुझंच काय चाललय सांग.
काय नाय बसलेली मगाचपासून आता जेवायचं टायमिंग जेवते
होय
हो
काय काय केलंय मग आज
अ मसाला दोडका केलाय आणि अंडा मसाला केला
होय
हो
मग तुला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत म्हणजे अभ्यास झाला का सगळा तुझा
अजून तरी नाही
मग काय काय गेलं सकाळपासून
काय नाही बसलेले अंघोळ, वगैरे केली नाश टा केला
हा अगं माझा तर दिवस बाबा खूप व्यस्त गेला आज सकाळी सहा वाजता उठले तू किती वाजता उटतेस
आ मी होय सकाळी नऊ वाजता नऊ साडेआठ
हो सुट असेल त्याच्यामुळं ना
हो
हम्म मी साध साडे सहाला उठलेली आज हो उठल्यावर सर्व म्हणजे पहिल्यांदा काय करतेस तू
काय नाही तोंड वगैरे धुवायच ब्रश करायचा मग ममी चहा देते चहा प्यायचा
हम्म माझं पण तसच आहे बघ फक्त मी चहा पेत नाही चहा बंद केलाय मग व्यायाम करते थोडा मग नाश्ता पण करतच नाही हा नाश्ता पण नाही करत डायरेक्ट सकाळी जेवते ते रात्रीचे जेवते जरासं कमी करायला हा नाही काय म्हणजे असं ड्रायफ्रूट वगैरे किंवा मग एखादं फळच खाते नाही तर बाकी नाही
होय सकाळी उठायचं ब्रश वगैरे करायचा.
जायला लागतं ना म्हणजे अजून कसं सुट्टी म्हणजे आम्हाला दहा दिवसाच्याच दिलेल्या एक जून पासून सुरू झालं कॉलेज हम् मग त्याच्यामुळे कस आता
काय ता म्हणजे क्लास लावलेत ग. कॉलेजला म्हणजे क्लास आम् म्हणजे अभ्यास बरोबर इतर छंद पण कस आपलं म्हणजे मला ड्रॉइंगच वगैरे हे आहे ना, मग ते त्याचा क्लास पण लावलाय आणि इकड म्हणजे जे एक्स्ट्रा हो या तूम्ही फाउंडेशन च पेपर लावले हम् आणि आत्ता बघ गाणी ऐकत बसलेली जरा मन प्रसन्न वाटत तर मला असं थोडस सकाळपासून कसतरीच होतं तर म्हणलं की गाणी ऐक कवी.
होय.
हो. बाकी काय चाललंय तुझ?
काय नाही जेवण झालू ये आता. अच्. आता जेवण झालं. तू म आज कसा फोन केलास? ए
आज पण लय निवांत आहेत. तर करावा काय चालय बघावं, संध्याकाळी आल्यावर काय करतेस मग? संध्याकाळच खेळायला वगैरे जाता कि नाही म्हणजे सं पाच सहा वाजता.
जातो असं थोडी बॅटबॉल वगैरे खेळायचं किंवा बॅडमिंटन खेळायचं
होय अग मला पण म्हणजे काय करते जरा झोप काढ ते एक तास व वगैरे त्याच्यानंतर मग पाठगृह करायला घेते म्हणजे जे असतय ना असाइनमेंट वगैरे दिलेलं तेच करते आणि मग काय बाक कि आता घरातली घरा म्हणजे अ पप्पा वगैरे लवकरच येतेत ना तर त्याच्यामुमग मग त्यांच्यावर बोलत बसतो आम्ही, बाकी तुला शाळेत कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आता?
मला का? मला इंग्लिश, हिंदी, मराठ ही मॅ अ हिस्ट्री से अ जोग्रा जनरल नॉलेज मॅथ्स मला अम्म ए अ हिस्टरी, सिविक्स आणि मराठी
हम्म.
एवढंच.
होय. अगो म्हणजे अस कसं होत, की अ म्हणजे आपल्याला म्हणजे असं दिवसाच काय करायचं म्हणलं कि कसं पूर्ण अ एका दिवसाच नियोजन करायला लागतं नियोजन काय नसल ना काम होत पण नाहीत आणि मग म्हणजे व्यवस्थितच होत नाहीत आणि परत टाइम पण कस जातो समजत नाही एखाद गोष्ट राहतेच मग असं होतय.
होय. कसय मी तुला- होमवर्क नाही केलेला, अजून आता आज करायचा.
हम्म आणि- व्यायाम पण करायला - तेच की आता म्ह्णजे कसं मला पी सी ओ डी वगैरे झालेलं त्याच्यामुळ मग- अ अ म - एकदम अशी इ- म्हणजे कसं अ - अ हेल्थ ठीक नव्हती मग - कराया लागतय आता, म्हण घरचे ओरडतेत आग म्हणजे कसं कि निरोगी म्हणते कि निरोगी राहिलं तर सगळं काय हाय ना.
हा बरोबर.
हम्म बाकी तू सांग ना अभ्यासाचं कस-कस, काय-काय शिकवतात तुम्हाला.
मला आता म्हणजे माझी एक महिन्याची स्कूल होती ना- जेच एट स्टॅण्डर्ड च जर अस सिलॅबस कम्प- प्लीट अस एक महिना आम्हाला एप्रिलचा हे गेला ना, त्यामध्ये आम्हाला सायन्स चे दोन लेसन शिकवले. परत हिस्ट्री चे दोन शिकवले. सगळ्यांचे थोडे-थोडे अ चाप्टर्स घेतलेत सगळ्यांनी.
हम्म-
मराठीचे मराठीचे दोन धडे झाले, एक कविता-
होय-
हो इंग्रजीची पण एक कविता, दोन धडे-
होय बाकी म इतिहास आता- त्या- तुम्हाला कसला हाये म्ह्णजे आठवीला.
आत्ता अ म्ह्णजे असं-
आत्ता आपल्याला चौथीत कसा शिवाजी महाराजांचा होता. पाचवीत अ पाचवीत- आदी आदीमानव वगैरे- ते म्हंजे कशी अ हे झाली म सहावीत नंतर परत- त अ- मुगल एम्पायर वगैरे असं- हे सगळं होतं-
तरी आम्हाला ते अ हे पोर पोर्तुगिज परत-
बरोबर हा आम्हाला पण तोच होता. म्हंजे आत्ता कस मी तुला विचारलं म्हंजे अ सिलॅ म्हंजे हे सग- जे सिलॅबस आहे ना ते चेंज..
सिक्स्टीन सेंच्युरी मधला बघ काहीतरी आहे ब तो आम्हाला.
होय, हं
तू कोणते क्लास करतेस आत्ता?
फाउंडेशन लावलाय ग म्हणजे फाउंडेशन पण लावलाय आणि इंग्लिशचा क्लास लावलाय म्हणजे कसं बाकी आपण इंटरव्ह्यू ला वगैरे.. आवाज येतोय गं तुझ्या इथून. फाउंडेशन वगैरे अं केलं तर मग कसं.. आपल्याला बरं पडतं ना म्हणजे पुढचं काय शिकण्यात आणि इंग्लिशचा लावल्या म्हणजे परत टाईम नको जायला. त्याचं लावून म्हणजे इंटरव्ह्यू ला वगैरे कसं अ म्हणजे घेत्यात ना म्हणजे विचारत्यात आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची वगैरे हेचं हे सगळं विचारत्यात ना? तर मग त्यासाठी लावलंय मग म्हणला आता सुट्टी पण होती. आ त्याच्या चालू झाले ते सगळं आता मग इतक्या अं म्हणजे कसं आता चालू झालं ना कॉलेज म्हणजे आ स्टार्टिंगच्या दिवसात पंधरा दिवसात तर काही इतकं शिकवत नाहीत.
ह हं होय का?
हां
हं हं बाकी तुझ्या बहिणीचं काय चाललंय?
काय नाही बघ तिज पण तिला सुट्टी लागली तिची दहावी झाली आत्ता.
हा किती टक्के वारी पडली?
तिला ब्यांशी.
होय, छान पडले.
हं, ती तिचं पण आता बघ तिला कॉलेजला ऍडमिशन घेतलंय. अ हं मग आता ती पण जाईल झालं तिचं पण सुरू झाल्यानंतर मग काय आता घरी कोण नसणार मग आता सगळे आपपल्या कामात. हो म्ह ल की आज सुटते ना म्हणजे आज गेली नाही मी. तर तुला कॉल करावा काय चाललंय बघावं‌. दिवसभर काय गेलं वगैरे हं चालतंय ठेऊ काय मग मला कर मग परत कॉल.
नक्कीच करेन
हा
हा हा